हॅलो,
हॅलो,
येतो का आवाज?
हा, आला आला, बोला बोला.
हा हा, हो येतोय.
होतय का. अरे अससूनच घ्या,, हा हा, तुमऽ च गुडलक आहे माझ्या नंबर वर,, ऐवडे कॉल झाले.
हा ना, गुडलाकय, साक्षी तुलाच धरलीय मी.
हा,, मग तुमच्या हच्यात अर्धा वाटा आमचा का?
हहह
आमी कुठं कॉल करेल तुम्हाला एवढे,, म पार्टी त बनतेय.
मागत असत्या काय?
मग, पार्टी त बनतीय, एवढं तर आहे ना आमचं हककं
थांब,, कमाई येवऊ दे माझी आधी. मग पाऊ पार्टीचा, आता एक पैसे आले ते लगेत खर्चून टाकले मी.
हा ना.
बर का.
पैसे बाई,, अस छत्रीऽ उ हो,, मग अशा वस्तूची गरज आहे. मऽ
हा,, ना, पार्टी करू ना आपण, घरीच करू, काहीतरी आता.
हा हा,, चालेल चालेल.
ये काय म्हणत्या पहिले अंडाभुरजी करू म्हणे
त्यांना काय नाही तुला कोंबडी चालत नाही
हो नी तुला कोबडी चालत नी हो मंग या बाय,, फिक्स बर का आता,, कोंबडीचीच पार्टी तुला आता.
हा हा,, चालेल चालेल.
तुला कोबडीचीच पार्टी आता.
बर. अजून काही,, कोंबडी एवढे आले का पण मग,, ऐ का ना. कोंबडी एवड आले का पण म.
राहिली आता
हा ना नाही नाही पैसे आले का ते
ते जाऊ काय असो पण तुला पार्टी पाहिजे ना पार्टीशी मतलब आहेेत तुला
बरं चालल
दुधाच्या चहा दुसरा करते बस अग बोलायच्या नादामध्ये काही केला मी गरबड ह
काय केलं?
बोलायच्या नादाला गरबड करून ठेवली.
हा हा
दुधाचा चहा करून देयल होता राजला, अं
हा हा तोच आपण बोला ना येतोय की मला आवाज
ते अगं चाळणीने गाडला बाई दुधाच्या चहा चाळणीनं कोरा चहा लागतो ना त्यांला अशी गडबड झाली त्यांनी डोक्यालाच हात लावला
त्याच चहाच वेगळा लागून जातो आवो धड पांचट पांचट लागतो तो हा गडूळ गडूळच दिसतो
पोराचा काय अभ्यास घेऊ राहिली का?
पुरे नायी माझ्या भोवती ना चार मुलं बसलेले आणि मी ना पोळ्या करते हा एक पण अभ्यासाच काय प्रकार प्रकार नाही. कोण फुटाणे खातं कोण फोन पाहातं आता काय सांगू अजून
हम्म हम्म
वेदचे तर व्हिडिओ काढून टाकावा तुम्हाला अशी प्रोसेस त्याची
हा ना बाई लैय सळीतो गं बाई तुला तो
हा काही कुठं एक्सचेंज ऑफर असंल तर ती पाहवं लागलं एक्संचेज ऑफर मुलांची हा सरू तेच म्हंटलं काही एक्स्चेंज ऑफर मध्ये करतील का? ब्रह्मदे इकडे वेद घेऊन जाय तिकडं पण असं होतं आस तर सगळ्यांनी अशी आदला बदल करून
हा मग तस अस त तर पर मग कस कसही असो पोरगं आपलं कसंही असो ते आपला काय जीव होतो का?
मग त्या दिवशीच त्या बाईवरनं
मग किती जिद्दय तिच्यामधी तिन तिच्या पोरांना उभचं रा केलंन चालवलंच
प
साक्षीला तोच विषय सांगत होते मगशी अशी स्टोरी तीच लावेल होती. याका फोनवर
हा न
जिद्दीय म्हंटलं काय काय बाया अशा
ती बाई खरं जिद्दीच होती ती
हम्म
म्हणजे मला तर तिच म्हणजे आठवणच येती हा
काही भेटलं का तुला ते फोन नंबर विंबर काही ॲड्रेस काही?
हा टीटूच्या मैत्रीणीची आईचय आवो
तिला बोलाव
मग मी त्यांनाच कॉल केला अ
हा हा
टिटूची मैत्रिणय ना सौम्या तिची मम्मीचय तिथं गणेशवाडीच्या दवाखान्यात मग त्यांनीय ना सांगितलं मला का बावीस, तेवीस तारखेला या म्हणून बाळाला घेऊन आणि म्हणे रेशन कार्ड वर होईल म्हणे आपल्याला, बग म्हणे काहीतरी मसाज वगे
असेल त्यांच्याकडं जे असतील रूल्स तस हा
हां
प्रयत्न करून पाहायचा
ह म्हण एकदा निम पाऊ काय म्हणते काही नाही मी काही त्याला आसं अ आभंग आये की नाई पैसा नाही
काहीतरी सुविधा विटतीलच ना ग काहीतरी अस
हा काहीतरी राहतच ना त्याला ते भास्कर पिंगायची त्याची बायक नाही आहे का म्हणजे दोन तासात दर्शन झालं म ते अपंग आहे ना त्याच्यामुळे मग लगेच हा त्याच्यामुळे त्यांचं लगेच दर्शन होणार
म्हणे एस वहिले ना
बरं आये का आपले आपले हात होते तेवढे प्रयत्न करायचे आपण.
हा
अवघड राहतो
काय हम्म लच अवघड राहात पण ती पोर आहे ना ग रिया नॉन व्हेज आणलेलं होतं ना तर ती रियाला सारखे म्हणायची ती महादेवाला बाबा म्हणती ती सारखी रियाला म्हणायची जी दीदी खाऊ नको बाबा पनिश करेल तुला हा बाबा पनिश नको खाऊ, बाबा पनिश अशी बोलायची सारखी. मग तिच्या मम्मीला विचारलं आम्ही नेमका ही काय म्हणू राहिली ए ती पोरखात नाही तिन दुध भात खाल्ला हा दुध भात खाल्ला पण ते खाल्लं नाही आणि मला म्हणायची मी पण खात नाही ना आता मला म्हणायची आपल्या दोघींना बुद्धिडील बाबा आणि तिच्या आईला आणि रियाला जस पनिश करील अशी म्हणायची
बापे
दिवसभर मी तिच्यासोबत राहिले ना तर थोडं थोडं तिची भाषा कळली मला संध्याकाढते पर्यंत नेमकं काय म्हणून राहिली बस इतक्यात माता म्हणायची मला इतक्यात आणंटी म्हणायची
हा ना
किंवा यायची बाहि त्या पोरीची मला हुशार लई ये पण ती बर का
हा
बुद्धी बरोबर देईल राहते देवाने किती कोंतीच्या बाबतीत ते हा देवय कस ब असं नशिबाला दिसय संचचा तर आता असंच म्हनावं लागेल आता काय
बर का आमच्या शाळेत ना एक पोरगी होती म्हे मग मला भाचेच होते बोड
हा
फक्त एकच आमच्या वर्ग जी हुती ती बोलायची बाकीचे सगळे
हा हा.
सगळे बोल तीन मुली आणि चौथा मुलगा चौघ- पण मुके होते, ते आणि ते मुक्यांच्या शाळेत ने होत तिकडं म्हणजे किती आसुन उपयोग नाही ना?
हा म यानला बी ना ती स्कूल म ज्या स्कूलमध्ये टाकलेलं होतं ना, त्यांनी त्या सांगत होत्या, तर त्या तिथल्या सरांनी सांगितलं का, हे तुमचे मुलं मती मंद नाहीेये म्हणे. तुम्ही ह्या शाळे मधून काढून घ्या म्हणले या पोरांना. दोघांना ही.
हा ना ह ह.
हा. म्हणजे ते पोर आहे, ना मती मंद मध्ये पण मोडती नाही अगं. हम्म! त्यांच ते हेच वेगळं ये शिक्षण घेण्याची पद्धत, ते स्कूल पण वेगळे आहे त्यांचे.
हा.
म्ह ती पाहिली ना कशी सांगत होती, आपल्याला डॉक्टर न सांगेल होत आथरुणातचं राहतील. मग माणूस खचून जात ना ग असं प्रयत्न आपण सोडून दिला असता बा असा असत आपण तर टेन्शन घेत बशीला असतो, रडत बसलो असतो. ते का ते ते पिक्चरच्या स्टोरी सारखं झालंय ते. हम्म! तिच एकटीचचं त्याच्या मागे सगळं कष्ट आहेत, हा त्या पोराला बोलता नाहीे येत, बरं का पण मग. या पोरीला तरी बोलता येत, नाही नाही त्याला बोल ताच नाही येत काहीच नाही बोलतायेत, त्याला ऐकू नाही येत.
ह हा तसा जास्त प्रॉब्लेम
हा, तसा जास्त प्रॉब्लेम ये, तो बहुतेक ना ह्या पोरीपेक्षा पण थोडासा असं शरीरान काकुळे बरं का?
अ ते ठेव मला कारी हा.
म्हणजे ही मुलगी मोठी ये, जुळ्यांमध्ये बी आणि तो लहान आहे.
हा ना म्हणजे, त्याला आणखीच ऑक्सिजन कमी पडला.
हा त्याला जास्त त्रास वयला असता अजून असल अजून काय काय घड? त काय काय नाही?
अरे नव्हता, अरे गप रे दोन मिनट बाई! कुठ य, स्वयंपाक झाला?